हॅलो
काय करतेस
काय नाही बसले होते बोल
यार मला तुझ्यासोबत ना थोड फॅमिलीबद्दल डिस्कशन करायचं होतं आज माझी फॅमिली माझ्यावर खूप खुश होती मग त्याबद्दल तुझ्यासोबत थोडं डिस्कशन करायचं होतं
हा बोल ना काय बोल काय झालं काय आनंदाची बातमी दिलीस
अर यार काय झालं म्हणजे माझं कॉलेज थोडं कंप्लीट झालं आणि मला लास्ट इयर ला खूप छान मार्क्स मिळाले मग ती माझी फॅमिली थोडी जास्त खुश होती ना मग त्यांनी थँक यू सो मच मग खुश होते तेी खूप छान प्रकारे माझं सेलिब्रेशन केलं खूप छान आनंदित आज माझा आतापर्यंतचा दिवस गेला.
काय काय सेलिब्रेशन केलं तुम्ही
आता म्हणजे माझे मास्क काळाल्यानंतर पप्पा माझे ड्युटीवर होते तिथून घरी आले मग ज अ कट केला आम्ही आमच्या घरी जेवायला जेवायला विविध पदार्थ बनवले होते.
जसं कि काय काय बनवत.
खूप छान म्हणजे आता आपल्या म्हणजे आत्ताच्या या महिन्यात आपण मँगोज खूप फेमस आहेत आपण मँगो ज्यूस म्हणजे आमरस वगैरे चपाती हा असे खूप छान म्हणजे पापड कांदाभजी अस खूप छान पद्धतीने सेलब्रेशन हो. त्यासोबत गुलाबजामन देखील होतं गोड पदार्थ
आमरस ला जोडी गुलाबजामची
हा खूप.
हम्म हम् ह्.
ह. तर आप म्हणजे आप पण एखादं काम चांगलं काम केल्यानंतर आपलं कुटुंब आपली फॅमिली आपल्यावर किती म्हणजे खुश असते ना. आणि हो म्हणजे आपण म्हणतो.
आनंद होतो म्हणजे जे ते करू शकले नाही ते आपल्या मुलां करून दाखवलं.
हो हो आपण म्हणजे सगळ्यात न कुटुंब आता हे कुटुंब कुटुंब प्राणी असू दे पक्षी असू दे, मानव असू दे, किंवा इतर काही देखील असू दे कुटुंब हे मूलभूत घटक मानले जाते समाजाच कारण कुटुंबाशिवाय व्यक्ती माणूस प्राणी, पक्षी म्हणजे कोणीही काही करू शकत नाही. ज्या प्रकारे एखाद्या हा ज्या प्रकार कार एखाद्या इमारतीसाठी मजबूत पाया आवश्यक असतो त्याचप्रमाणे समाजाच्या उभारणीसाठी सदृढ कुटुंब आवश्यक असणे. गरजेचे आहे. होय प्रत्येक व्यक्तीचे पहिले शिक्षण, संस्कार, प्रेम, माया आणि जीवनमूल्ये हे कुटुंब कुटुंबातूनच मिळते. मिळतात म्हणजे काही संस्कार असू देत. प्रेम असू दे. माया असू दे कुटुंबातूनच जन्मल्यापासून आपण आई वडिलांसोबत असतो. आई वडिलांकडूनच आपल्याला संस्कार मिळतात बरोबर ना.
हो ते तर आहे आई हे आपली पहिली गुरु असते. ह.
हो बरोबर म्हणूनच आपण कुटुंबाला माणसाच्या आयुष्याचा आधारस्तंभ असं म्हणतो कारण एखाद्या वाईट प्रसंगी कुटुंबच आपल्या सोबत राहत
कोणी जरी नसल तर कोणीही नसल तरी आपले आई वडील हे आपल्या पाठीशी कायम हभेच असतात जरी आपण च चुकीचे असलो तरीही
हो अगदी बरोबर कारण चुक चुकीचे असलो तरी देखील अस बोलतात की छोटी आहे झाले असल मिस्टेक चुकून म्हणून आपल्या सोबत असतात आणि कुटुंब म्हणजे काय एकत्र राहणे प्रेमाने राहणे किंवा नातेवाईकाचा समूह त्यात असलेली आपुलकी, प्रेम, माया, जिवाळा हे होय म्हणजे हे इत्यादी सर्व होय तसेच रक्ताच्या नात्यांनी प्रेमाने आणि विश्वासाने जोडलेल्या लोकांचा समूह होय. त्यामध्ये आई वडील असतात. भाऊ बहीण असते आजी आजो बा का काका काकू असा विविध नात्याने आपलं कुटुंब तयार होत असत बरोबर ना
हो बरोबर.
आणि भारतीय संस्कृतीत म्हणजे कोणतीही संस्कृती असते पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंबाला विशेष महत्व दिले आहे एखाद्या अनाथ आश्रममध्येध्ये जेवढी आपल्याला म्हणजे अ कुटुंबाची जाणीव होते त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या कुटुंबातील सगळं प्रेम मिळत असत. हा आणि एकत्र कुटुंब पद्धतीला प्राचीन काळापासून मोठेस छान आहे आता आपण बघतोय कि अ म्हणजे मुलं मोठी झाल्यानंतर शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी दूर जातात आई वडिलांना सोडून तिकडे गेल्यानंत तर म्हणजे मोठी झाल्यानंतर व्यवसाय वगैरे झाल्यानंतर एकटे राहतात विभक्त राहण्याचा प्रयत्न करतात.
त्यांना त्यांचं स्वातंत्र्य किंवा ते लोक त्याला एक प्रायवसी असा टॅक् देतात.
हो वाटलंच तर म्हणजे एक एक कुटुंब असं असतात कि म्हणजे आईंचं किंवा बायकोचं पटत नसल्यानंतर म्हणजे सासूसनेचं अ भांडण होत असल्यामुळे देखील विभक्त राहतात. मग ते त्यामध्ये ते आपल्या म्हणजे मुलांना किंवा लहान बाळांना आजी आजोबांच प्रेम मिळत नाही त्यांचे किंवा लहान बाळांना आजी आजोबांचं प्रेम मिळत नाही त्यांचे संस्कार मिळत नाही त्यांच्यापासून चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या शिकायला मिळतात ते देखील त्यापासून देखील ते बाळ किंवा मुलं लांबवतात बरोबर ना?
हो आणि त्यात चुकी म्हणजे कुणाची असते माहितीे त्यात चुकी ना त्याच्या म्हणजे तिची असते जी त्याच्या सोबत असते किंवा तो तिच्या सोबत असतो त्याची चुकी नसते चुकी परिस्थितीची असते आणि चुकी लोकांकडूनच होते. जर त्यांना आपण नीट समजवलं कि बाबा तुम्ही एकत्र दोघी एकत्र रा राह्यला किंवा सासू-सुन हे जे आप पण दरवेळेस उदाहरण घेतो की नंणद मध्ये भांडण झाली म्हणून सेपरेट राहिलं. किंवा सासू सुणांमध्ये भांडण झाली म्हणून सेपरेट राहिलं. तेच जर त्या सासूसुना मैत्रिणी सारख्या राहिला नंदा जावा मैत्रिणी सारख्या राहिला तर कोणत्याही घरात अशी सेपरेट व्हायची वेळच येणार नाही.
हो बरोबर आहे कारण म्हणतात ना की एकत्र राहून सुखदुःख वाटून घेणे हे हे इम्पॉर्टंट आहे आणि जेवढा आपण सुखदुःख वाटून घेऊ तेवढं सुख दुपटीने सुख आपल्या दुपटीने वाढतं म्हणजे डबल होतं. त आणि दुःख कमी होत. तो म्हणजे आपल्याला मदत होत ते एखादं दुःख आपण कुटुंबाला सांगितलं. त्या दुःखावर कशी मात करायची त्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे आपल्याला सल्ला साथ हे कुटुंबच देत.
हो आता समज एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस चुकून आपल्याकडून काय झाली चूक झाली आणि आपल्याला समजत नसेल की आपण काय करायचं कुठ जायचं कुणाशी मदत मागायच त्या शेवटी आपण ओळून एक तर आप आपल्या मित्र-मैत्रिणींना सांगतो ज्या आपल्या खूपच जवळ असतील किंवा आपला त्यांच्यावर विश्वास असेल नाहीतर कोण मित्र-मैत्रिणी नसतील तर आपण शेवटी आपल्या आई-वडिलांकडच की हा मला हे दुःख य मला हा त्रास हाय आणि आपण किती ती त्यांच्याशी वाईट वागलेल असू दे किंवा त्यांना दूर केलेला असू दे त्यांनी कधीच आपल्याला दूर लोटत नाही.
हो हो आप आपल्याकडून एखादी चूक मजे आपण आता बोलतो की आप आपली तरुण पिढी आहे ना तर आपल्याला वडिलांनी किंवा आईने ओरडलं तर आपण अबोला धरतो राग मनात द्वेष धरतो पण आपले आई वडील असं न करता प्रेमाने आपल्याला खाऊ आणून देतात आपले लाड करतात सगळं लाड पुरव
आपल्याला मनवण्यासाठी चॉकलेट वगैरे आणतात कि बाई रुसावा सोड आबोला सोड जस त्यांना करमत नाही तस आपल्यालाही करमत नाहीच आपण
हो पण आपल्या मनात थोडा राग असतो ना. हो आणि आजच्या तंत्र म्हणजे तं तं तंत्रज्ञानाच्या युगात तर मोबाईल इंटरनेट आणि सोशल मीडिया मुळे माणसे जवळ आली असली तरी त्यांच्यातला प्रत्यक्ष संवाद थोडा कमी झालेला आहे कारण अनेकदा ना एकदाच घरात राहणारे लोक सुद्धा एकमेकांशी नीट बोलत नाहीत मोबाईल घेऊन बसतो आपण.
हो आणि जरी बाजूच्या घरातरी राहत असले तरी ते लोक व्हिडिओ कॉल करून बोलतात एकमेकांशी समोरासमोर जाऊन संवाद करत नाही.
हा त्यामुळे कु कुटुंबातलं प्रेम असलेला जिवळा कमी होण्याची शक्यता होते ना. म्हणून प्रत्येकाने एकमेकांना वे वेळ देणे खूप गरजेचे आहे. जेवढा आपण कुटुंबाला आपल्या वेळ देऊ जेवढा संवाद साधू तेवढं चांगलं असत. एकत्र जेवन करणे सणु साजरे करणे यामध्ये नात्यामध्ये आपल्या गोडवा निर्माण होतो. आपुलकी निर्माण होते.
बरोबर बोललीस.
हो.
आपल्याला किती त्यांनी रागवलं काय केलं तरी शेवटी ते आपल्याला ते तितकाच जीव लावतात जेवढा त्या आधी लावत होते.
हो आणि मला तर असं वाटते की, शेवटी म्हणजे धावपिळीच्या जीवनात अनेक लोक करिअर आणि पैशाच्या माग धावत असले तरी पैसा सर्व काही नसतो. जीवनातील खरा आनंद कुटुंबातच मिळतो. संकटच्या वेळी पैसा नाही तर कुटुंबच माणसाच्या पाठीशी उभी राहते. असं मला तर वाटते. कारण आपल्या कुटुंबाला महत्व महत्व देणे गरजेचे आहे.
हो हो बरोबर बोलीस.
हो आणि कुटुंब हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातलं ना सुरक्षित आश्रयस्थान आहे त्यामध्ये प्रेम त्याग देखील असतो. आपले आई वडील आपल्याला म्हणजे अबोला धरल्यानंतर मनवतात. तो त्यांच्या रागाचा किंवा द्वेषाचा - - त्याग करतात.
हो.
आणि कुटुंब मजबूत जर असेल तर समाज आणि राष्ट्र ही मजबूत बनते. बरोबर ना?
हो. बरोबर बोली. खुले विचार असणं हे गरजेचंच आहे खरं आपल्या आईवड - मुलांना दुखून ते खुले विचारांचा काही उपयोग नाही.
हो हो. एकदम बरोबर. कारण आणि कुटुंबामध्ये स्त्रियांना देखील अ म्हणजे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे कारण आई तू बोललीस ना की आई ही पहिली गुरी असते गुरु असते. आणि ही आई ही कुठ कुटुंबाचा आधार देखील असत. कारण आपण बाहेरून किंवा शिक्षण घेऊन किंवा कॉले कॉलेज मधून आपण घरी आल्यानंतर पहिली आपली हाक ही आई अस असते.
आपण पहिले घरी पाय ठेवल्यावर आईलाच हुडकतो किती पण मोठ होऊ दे आपण. ती पण आपली तरी आपल्याला डोळ्याफुढं आईच लागते. हा मम्मी घरात आहे ना ठीक आहे चला निवांत. आणि मम्मी घरात नसली तर मग हा मग प - - पपांना एकच प्रश्न विचारायच पप्पा मम्मी कुठं हाय?
हां. कुठं गेलीया आई? आईंनकडे आईकडे आपल्या काही कायम नस् - - तो पण आईला बघितल्यावर जे आपल्याला जेवढं सुख लागतं तेवढं खूप ते आनंददायी असतं म्हणजे आपल्या परिवारसोबत टाइम देणे, त्यांच्यासोबत बोलणे. खूप छान - - असं वाटतं.
हो ते तर आहे.
हो तुझ्यासोबत ना कुटुंब या विषयावर बोलून फॅमिलीबद्दल बोलून मला खूप छान वाटलं.
हो मला पण.
तु मला टाइम दिलास त्याबद्दल थँंक्यू सो मच मी तुझी आभारी आहे.
हां चालेल.
बाय.
बाय बाय.